हा आता आवाज येत. नवीन पद्य. ''आं'' हं ''हं '' येल. रिंगचा आवाज आला पाहिजे.
अ बोलले बोलल्या नंतर उशीरा.
हम्म.
बोलल्यानंतर आवाज उशीरा येतो बरं का बोलल्यानंतर आवाज उशीरा येतो.
अस आहे का.
हम तुमचं बोलणं पूर्ण होऊन गेलं का मग हा येतं ना आता.
हम्म चला आता चहा बी पाणी घ्यां लागल.
हा.
हां किती पाठ झाले अजून चालू आहे.
सव्वीस.
चार सव्वीस झाले ते येना अस ते इथ आ काय म्हणता? आपल्या स्टेप मजायचे स्टेप
वर
किती हे करायचे तस पाच, पाच, दहा, दहा.
बरं बर
हम्म. आता काय. मला पाणी प्यायचं आहे सप करायचं. यालाखट. अदीसस अ चार राहिले. हम्